हॅलो.
दुनियाचा काय विचार कराय नाही बघ.
नाही. ते तर आपल्या हिशेबनच करायचं दुनियाचं फक्त ऐकून घ्यायचं त्या आपल्या काय फायद्यात भेटलं तर ते घ्याच बा
व्हय व्हय. व्हय.
हा हा हा. मी पण आता रेड बुल प्या लागलोय.
अ ह एकशे किती रुपये झाले एकशे पाच रुपये?
तेच वाट बघा लागलोय म्हणलं दहा मिनिटं कधी होत्यात? म्हणल गुगल पे करू त्याला. हम्म.
बरं. थँक
लय दिवसान र रेडबुल प्या लागलोय दिवसान
होय. कितीला झालंय आता रेड
एकशे पंचवीस हाय इकडं.
हा एकशे पंचवीस एकशे चार रुपये का पाच रुपये होते तेव्हा माहितय आहे मला
अ हिथं माग असते ते ज्यायला तिथे इस्लामपुरात कितीे काय माहिती
नाही नाही. इथे बी त्योच रेट असेल रे पण आता त्याला लय दिवस झालं रेट बोलतो ते एकशे पाच रुपये असं नाते मला माहितच
हा ते आधी होतं की ते तेवढ्याला, आता वाढलं की रेट.
तस रुपयला रे डबल पेज
लय महागा तेच्या काय नाही हा रेड बर चांगला आहे की महागा आहे पण चांगला आहे बाकी स्वस्तामध्ये शुगर जास्त असत्या
हा स्ट्रिंगले डेंजर आहे स्ट्रिंग कॅमप नवीन निघाले ते
हे कोण दारू पियला जातं का नाही त्यावेळे ला मला पुकडचं मिळत ते बघत बाकी नाही भेटत बाकी मी स्वतः पैसे घालून एकशे पंचवीसचं कधी पीट नाही म्हटलं आज पिटून टाकू
आज आज
कार इकडं सगळं स्ट्रिंगनेच भरलेलं आहे फ्रीज बाकी काहीच नाही. त्यामुळे म्हणलं रेडबुलच पष्टपेक्षा
सिस्टिंगचे कसं झालंय रे अँड्रॉइड वेनड्रॉइड मोबाईल असत नाही तसं झालं आणि आपलं हे कसं झालंय अप्पलच अड पुोलसार का
रेड बॉल एकच आहे अँड्रॉइड मध्ये ते लल लई जणयती सगळ्यांच येत रे एड रोडमध्येध्ये
बस
हां हां जरा बरं वाटतते पिल्या वर
हा ते भारी वाट नाही एनर्जी येणार आता हिरा आता किती पाहिजे तेवढं चालणार होता
आता आता किती पण चालवा काय फरकणार पेट्रोल टाकल्यात आहे पोटामध्ये आता काय प्रॉब्लेम नाही
किती पितोस दिवसातून
हं
दिवसात न पितोस काय काय रोजच्या रोज ह ह नाहीतर ती शरीराला सवय लागली ना ते परत तुला दिवस एक बी असं जाणार नाही दारू पेल्या गे रोजच्या रोज प्यायला लागणार
टोकतय ते
हा
काय हा ते का काय हॅलो काय ना रे जे कचरा कुंडीच नाही म्ह दुका दुकानाचं समोरच टाकलं बस
अर्ज देव मग काय बॉम्बला लागलं काय
नाहीय बोमलेते ते माझ्याकडेच येते ड्रम मागायला आणि कुठं जाणार आहे तेव्हा
ह ह ह
म्हण ते ड्रमच मी पैसे घेणार
हां हां बर आहे मी म्हटलं कोण बोलायल आल काय
नाही नाही पण आपलं सातारा सा साईडचच आहे
हायवे हा मराठी आहे का हा
हे फक्त इथ हे केलं त्यान काय म्हणते त्याला हे. काय ते आपलं ते चकणं
हा हा हा हा
चखणं ठेवतात दारुड्यांसाठी
अर देेवा तिथं बाजूला ब हे आहे ना बिअर शॉपी आहे हा.
बाजूला आहेत ना त्या मग ते आपल्या जुन्या दुकानात दारूच दुकान आहे.
किती आहे रे ते जुनं दुकान तुझं नवीन दुकान अंतर?
नाही ल लई नाही एक आपलं हेच पकड की हनुमान मोबाईल शॉप पॅनिस सागर तेवढंच हाय व्हयं.
हा मग चांगल आहे.
फक्त हे कसं आळंदी साईडला आणि ते चरोली साईडला.
हा हा हा ह आपली सासुरवाडी तिथेच आहे ना?
नाही सासरवाडी लांब जाते रे इथनं इथनं काहीतरी पंधरा किलोमीटर आहे. बारा ते पंधरा कलोमीटर. ती लांब पडतंय लय.
हा हां
गाडीवर जायला वैताग येतोय.
बरं आणि जवळ असल्यामुळे सासरवाडी सारख वहिनी जात असतील.
व्हयं व्हयं तिथं जातेत कि
त्यो सगळ्यात खराब प्रॉब्लेम आहे हे मी दुकानात तिकडं गाडी घेऊन छु. सगळ्यांचा त्योच प्रॉब्लेम आहे ते मला माहित आहे इथन मी दुकानात तिला माहीत आहे आता एक दोन वाजेपर्यंत काही येत नाही.
हो होय
मग काम असलं की डायरेक्ट तिकडं जाऊन येऊन पण होऊन जाते आरामात काय समजत नाही. हम्म लांब पाहिजेल सासुरवाडी
हो आमचा लांब आहे बाबा आमची कुठं जात आता तिला जायची लई इच्छा आहे आता मोकळा हा
मुंबईतच आहे ना? इथ तर आता कोण नाही त्यांची फॅमिली सगळी तिथच असते ना पनवेल पनवेल ना
हो
हा हा जाऊन या की मग सासरवाडीला आता काय त्याला.
अरे या पोरा मुळ अडकलो की आता पोराच शाळा आणि क्लास लय महत्वाचा आहे.
अच्छा
मग त्याचं कोण बनवायचं जेवण?
रविवारी सुट्टी असते ना?
हा नाही नाही सुट्टी नसते. शनिवार रविवार क्लास असते होय लई लोढ आहे अभ्यासाच. हम्म
त्यामुळे आता तुम्हाला खूप
नाही येत जायला कुठच नाही येत जायला साध हिथं कोल्हापूरला जायला येई ना झाले अस होते होय होय नाही ना
नाहीमुळ अवघड झालं आता सागरचं
हम्म काय करायचं पोरासाठी आता काय.
आता काय.
ह फीवरर ल्याणे पाच हजार त. व नाही वा आणि अून आणि परत जास्त. त अड कायू.
एकाच एकाच मोकळं होईल तरवर एकाच सुरू होईल अस.
होय होय
आता एका सा आम्ही एवढा टाइम घालवते उद्या समजा एकाच. मोकळ झालंय चला आता मोकळ झालं तर तसं नाही ती दुसऱ्यात सुरू होईल असं आहे. हाई हे बरं आहे बाबा. काय नसते दोन आणि तीन वैताग मागं. क बला.
वैताग चं काय नाही रे मी आता बऱ्याच फॅमिलीत बघितलं जिथं दोन पोर आहेत का नाही तिथं भेदभाव झालेला असते झालेला म्हणजे.
अरे भेदभाव होतच रे भेद भेदभावचा प्रश्नच येत नाही पण आता. त लॉजिक पकड वेगळं काहीतरी हे जाऊ दे. आता आमच. आमचा आता बहिणीच ह ज ब बघ एककच होता. गेला तो आता कोणा पाटेमागे काहीच नाही.
अ नाही नाही नाही एक जाणार तुला सांगतो. मी ही बी उदाहरणं बघितली जिथं एकूल तर एक आहे का नाही. तो सोडून जातच नाही आईवडल जातच नाही.
नाही ते जातच नाही सोडत. ते तर आहेच विषय.
गुंड्या बघकीि रे आ गुंड्याचं लगीन होईन आलंय एवढे वर्ष त अस. आहे भांडण होतत रोज नाही नाही. आरती लगेन झालं तेव्हा सोडून गेली तेी पाच सहा महिन्याला.
ती काय गेल तिे सोडून काय प्रॉब्लेम
तेी तेच कि र ते काहीतरी घरच असणार आहे ती पुण्याची होती हे इस्लामपूरचा
हा ते जुळत नाही पुणे इस्लामपूर नाही जुळत
हा जुळत नाही म्हणजे जुळलं असतं पण ह्यांचं गावठी विचारत या वडलाच
नाही नाही तेच राहायचं आता गावात राहणार म्हणल्यावर गावटीच असणार की
हा मग ते त्याहनच गेले आणि ती किती आता ती परगी केवढी मोठी झाली तची
म्हणजे काय दट झाल्या काय
नाही नाही मोठठी झाली म्हणजे बार किुती आम्ही बघितली जावा आता मोठीे झाले हो त्याची मुलगी
मुलगी मग ते जात का भेटायला गुंड्या
ह हा जातय जातय आधीमध्ये परगीला भेटून येतय नसतं बायकोला नाही बायको चिडून जाला
मग ते पोरगेला तर भेटून येते पुोरगेला तरी तिथं त्याच्या बरोबरच असेल ना तिचीी बायको
हो हो हो
मग
मग मला काय म्हणायचंय तेवढं एढं झालं एवढं आता ती एकटा असते नाही ती खोळ्यागत करते गुंड्या तर ती आईवडिलावर भांडते हा तलाक झालाय उशीर
हा लमका अघडे
मग ती एकटं भांड भांडत असते सारखं आहे वडला बरोबर काय पण सोडून नाही जात आईवडलाला सोडून जात नाही काय ऑप्शन नाही त्याला बी आवडल्याशिवाय अशी लय उदाहरणं बघितली ते एकुल ते एक म्हण तर म्हटलं बाबा एकुल ते एक असं ते ग्यायला सोडून ग्यायला सोडून एवढं कायद्यात काय आता बघ आता दोन आता आम च्या मम्मीला दोन पोर आहेत एक बी सांभाळत नाही हा हा मग मग असे अशा स्टोर्या ह त्या मग अशा स्टोर येत्या स्टोर आहे अशा आहे्या एक घरातल्या
नाहीतर पोरत दोन्ही पण चांगली होती पण आता काय मम्मीच जरा वेगळी निघाली म आता काय करणार इकडं पण नाही इकडं पण नाही दोन्हीकडे पण नाही ते जरा आतल्यात जरा
आतल्या आत नाही रे स्वतःच्या स्वतःच्या वडिलाला सांभाळलेला नाही आणि पोरांकडनं काय अपेक्षा ठेवायची ते
त्या आत त क कसलं विचार आहेत काय माहिती
हा हा हा हा
आणि असं काय आता काय
हम हम
राहायचं सगळे एकत्र दुसरं आता काय त्याला पर्याय अशा आता लांब लांब राहंड काय उपयोग आहे
होय कलाय पाहिजे हो
मग एक पोरगं तिकडं एक पोरगं इकडे मम्मी एकटी त्यायला चुकून काय होऊ नये पण झालं तर
होय होय होय कोणाला काणार होय तसच किती मॅ झाला नाही विदओ मध्ये आत मरत पडलेले नवरा बायको नवरा बायकूम मरून पडलेली ते फॉरेन लावत पोरग तसं काय तर व्हायचं हो
चाल्यावरच काय आला ना नाहीतर काय माहिती आहे
नाही आजूबाजू कोण सुद्धा बोलत नाही काय नाही
हा मग तेच के रे मग त्याचा काय उपयोगच नाही ना
होय तेच ख बाकी तुमच्या मम्मी जा इ क नाही फोन तुला
आ
तुमच्या मम्मीचा फोन येतो का ना
मम्मीच येतो की रे मम्मीला करता येत नाही मम्मीला मग तिकडे आजूबाजूला कोणतरी लागते फोन करायला त्याला फोनमधलं काय कळत नाही करते आता कालच येऊन ग्याला गे
नाही रोजच्या रोज असतो का दोन तीन दिवसांनी
नाही र असं म्हणजे आठवड्यात नाही एकदा तीख करते आणि मला काय म सांगते रोज करत जा म्हणून आणि मला कामाच्या ह्याच्यात करता येत नाही आणि तिला मम्मी कुठं बाहेर गेली का नाही मग तिला फोन करता येत ना मग ते कधी मला लावाय सोडून भावना लावते आणि भावाला आवाज सोडून मला लावते असं होऊन जाते आणि ते बटनाचां मोबाईल काय एवढे येत नाही तिला
ह
आणि टच स्क्रीनच तर, अजिबात येत नाही. असं फोन वगैरे लावता, काहीच येत नाही.
आता मम्मीबर कोण, असतं इथं सोबत.
हेथ आहे की ते भाव ते मम्मी सलाब पुरातच आहे की
होय की होय की कोण असते सोबत
भाभी आहे कि तिथं भाभी आहे पोरा आहे ते गुडया आहे
हा, हा, तो इथला तो तो वेगळा राहतोय ग, ते मोबाईल दुकान आहे ते वेगळा, तो कामगारा होतका, कोण होता तो, पहिले तुमच्यात होता तो, कामाला आता स्वतःच मोबाईलच टाकले, त्यान इथं.
कोण? इथं, पुण्याला!
नाही, नाही, इथं, इथं इथं इस्लामपुरात रे आत्ता अलीकडे, तुमच्यात कामला होत तो.
कोण तो? पारस,
हा, हा पारस पारसच, हो.
तेच ना ते पोरगी, घेऊन गेलत ते,
हा, हा, हा बरोबर.
मग, तेना कधी टाकले मोबाईलचं?
अरे पारच नाही मग, पारस नाही अर आता अलीकडे गिड्डा, आहे तो गिड्डा, अजून तुमच्यातच राहतोय बहुतेक.